ते गुडघ्याचं औषध दिलीय त किती ती लावालास आठवणींन
दुकल्यावरच लाव म्हटल्यात काल दुकालत काल लावून झोपलेलो खरंच ब आजून
माझी शपथ काय तुला पॅन्ट घालाय ची नाही म्हंटले न्हव
अगं थोड्या वेळाने घालते की मग मला जो मला जात नाही तर तुम्हीच
कमी आलं काय दुखना नव्ह जास्त
आलय आत्ता रात्री झोप लागना झालती म्हणून लावलो गार वाटतंय ते लावल्यावर लई. बारा जरा घट्ट झालत मग बा जरा घ ट्ट झालत मग हातात घेतलं पाण्यात
आणि डोळ्यांची पण जरा काळजी घेत जा डोळ्यांना जरा कोर कोरफड लावत जा म्हणजे डोळे पण चांगले राहतात आणि ते काळ पण पडायच बंद होतंय बाई माझ्या डोळ्यांची पण काळजी घेतोय.
ती अंजली काय म्हणालती.
अंजली म्हणालती काल एमबीचा रिझल्ट लागला लई कमी पडल्यात बाई मला म्हटलं किती पडल्यात कमी पडले असतील फिफ्टी तेन तर सेव्हन्टी वन पडल्यात आणि कमी पडल्यात म्हणाल्या.
हम्म.
माहितीयेत कि मला स- लाज वाटली. आणि म स्वातीला किती पडल्यात म्हणताना फिफ फिफ्टी सेव्हन पडल्यात म्हटली आणि सानिकाला एटी एट पडल्यात एटी पडल्यात म्हण.
हम्म मग स्वातीला च कमी आहेत की. खर स्वातीला याला चांगल हैत ग एम सी ए ला.
कशाला स्वातीला एम सी ये ला तेच म्हंटल मी स्वाती काय करणार आहे म एम सी ये म्हंटली म्हटलं बरं आहे की म तिला ते करत्या तर चांगल हाय तिला मिळू शकतंय. आठ्याऐंशी आहे मेरीट म्हण. स्वातीला
अगं खरं काष्टमध्ये हाय नव्ह ती का करण कन्नड हाय ती.
कर्नाटकात अस नसतंय ओ बी सी काही तर असतंय एस सी बी सी हो ओबीसी असत्या एवढी असत उडी
कर्नाटकवाल्यांना कायचं नसतं. ते पण ओपन मधन भरायला लागतंय.
तेच म्हणालोय कर्नाटकवाल्यांना काहीच कुठली कास्ट म्हणाल्यास
हम्म ओके. तू काय म्हणली डोळ्यांना कसं कोरफड लावायचं?
कोरफडचे एक एक वरच फक्त काढायचं आणि ते डोळ्यांवर ठेवायचं.
आणि काय करायच. हम्म. लांब मोबाईलपसन लांब गेलीस का.
हो काही नाही ठेवायचं डोळा डोळ्यांवर आणि डोळे झाकून पडायचं.
मग ते डोळ्यांवर काय असर होतोय डोळ्यांच्या बाहीर राहणार ना ते.
कुठे असं राहायचं तिथे कळत नाही तुला? आपण मारुटी वर नाही नाही तसं, कोरपड आहे का तुमच्यात?
हाय की.
कधी तर वापर करत जा मग.
गावच तोडून न्हेतय सगळं.
उम्म.
कापून नेत्यात चा
आधी मी चोरून चोरून कोरपड आणायची. कुठ केसांना लाव तोंडाला लावत बस असलं करायचं आमच्यात कोरफडच उगवायचं नाई आणि मी चोरून चोरून आणायच विचार इग घेवू कोरपड घेवू कोरपड. कड असं आणि माझी केसं पण लई छान होती तेंव्हा.
हम्म, कोरफडन केसं पांढरी पण होत्यात.
मी आत्ताच नाही बोले मी लहानपणी पासून नुस्तच् कायतर उपायच करत बसलेले असतोय.
तुझा मोबाईलचा उपयोग करतेस का?
जवळ जवळच आहे ग बाई कानालाय. थांब एक मिनिट.
हीत ये. ते माणस आहेत काय ना
मी काय मी बांधणाराय, मी बांधतो काय करायचंय ते सांग
कुठं शेवग्याचा पाला असला तर घेऊन ये की. हम्म?